हॅलो. हॅलो. जेवली काय?
जेवले. जेवले. येतोय ना आवाज?
हा, हा, हा, हा, हा. येतो येतोय येतोय हम.
काय चाललंय? काय करायला?
काय नाही बसलोय आता जेवून झालं. आज जरा वेळ झाला. सकाळचं कामं साफ सफाई झाडून बिडून. झाडून बिडून घेतलं. खोली साफ केली. सकाळच्यान आणि त्यातच आहे. सगळं इकड तिकड. इकडचं तिकडचं ठेवत्यात मिस्टर आमचे. लुटून काढत बसलो. वेळ झाला जेवायला.
होय.
हम.
होय तरी नाही. काय आपली टायमिंग हीच की.
होय होय जेवायचं टायमिंग हेच खरं आज काय?
आज काय केललसा अस जेवायला.
आज आम्ही अख्ख्या मसूर रोट्या..
हम्म! अगं बाई, बाई, बाई रोटी केली. रोटी कशी केलेली सां.
रोटी गव्हाच पीठ एक वाटी घेतलं.
हम..
त्यात आत खायचा सोडा आणि बेकिंग पावडर. आणि मीठ घालून कोमट पाण्यात मळून ठेवलं दोन.. बास दोन तास ठेवलं. नंतर मग तेलाचा हात लावूनय मी तेलाचा हात लावून करायचं मग. मरदायचं दोन तास ठेवायचं मग...
चांगलं भिजायला. गव्हाच्या पिठाच चांगले होतात की. चवीला लागतात.
छान होत्यात. होय होय कुरकुरी मस्त-
मग काय बरं आहे. करून बघायला बर ग.
होय होय होय आख्या मसुर पण लई भारी होतोय. आज तेच सकाळी, संध्याकाळी वेगळं करायचं. आवाज त्यांनी देलता हम्म.. हम्..
काय काय केलंय.
हम कांदा..... कांदा घालायचा. पहिले तेल घालून त्यात जरा जिरे टाकायचे. जिरे जिरे आणि मग कांदा. भरपूर कांदा घालायचा त्यात. आणि कांदा घातला कि हलव. लय वेळ हलवायचं मग जरा गुलाबी होत असले की नाय. मग त्याला हने की नाय जरा खायचा सोडा चिमूटभर टाकायचा त्याच्यात. हम्म कांद्यात मग ते छान कांदा छान - होतय. कांदा मग त्यात मीठ घालायचं आणि हा- मग जरा बुक्का घालायचा हा बुक्का घालून-
बरं.
आणि बुक्का घालायचा. आणि कसुरी मेथी घालायच आणि ते गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला आणि धने पावडर घालायची. आणि ते मसाला शिजून हा मस्त. हा मग, नाही धान्याचे घालायची, जिऱ्याचे घालायची नाही.
के हम्म हम् ह तुमी घरात करतयासा धन्या, जिऱ्याची, -
घेन वाय वय धनाजिरीची पूर्ण घरी करतोय धने हे करून गरम करून पावडर करून ठेवते मी. हम्म
हो बरं आहे ग, कधी पण वापरताय येते नाही. आमच्यात पण संपल्या करायची हाय. आता बघूया कधी कधी काय काय करायला लागतंय.
य
हम्म् होय छान होत्या खर टेस्ट लाग त्या जरा चव येत्या व्यवस्थित वेगळी होय.
स्वच्छित केल्या वहिनीला ठेवायला.
हम् हम्म. होय स्वच्छतेला काय काय काढलेलंसा?
सगळ सगळ फक्त इकडच तिकडच फर्शानई सगळं काढ नसतं साहित्य एवढीशी ठेवला जरा ते रूम खाली करायची होती ना एक. तेच्यामूळ
होय.
रुम बदली त साहित्य पडलं
हम्म तुम्हाला आता अडचण अडचण झाली असेल आता सगळी.
होय होय तीन आहेत नई ते जर हम्म तेजामुळ लय अडचन होतिया टी व्ही त्यात सगळं टी व्ही सगळं त्यात हम्म तिन व्हय
हवा कोंदट होतिया फक्त
होय होय आणि खेळतं वारं नाही ना तिथं.
हम
दार झाकलं की पूर्ण अंधार होतोय.
होय रात्रीच जर असं कोंदट वाटत असल.
जोपायला पण नको वाटतंय.
काय करायचं आलीिया भोगाशी साधना असावी.
होयय आता म्हणलं जरा हे आहय. अशाढ महिना हाय त्याच्या आधी म्हणजे श्रावण व्हायच्या आधी जरा स्वच्छ करून लागायच्या आधी म्हणजे स्वच्छ करून घरून ठेवायचं एकत्र होय. त्यात दोघ असल्यामुळे काय वाटत नाही ना ती आलीत. ती सगळी आली तर मग आवड आहे पोरं आलीत की होय अवघड होणार.
म्हणजे त्यांना झोपायला देईन जराचा प्रॉब्लेम.
हम. ती बारक्यानी आली इतकी अवघड इकडून तिकडं पळणार.
ह ह ह काय करायच? पळतीया काय व्हिडिओ ब्हडिओ टाकला असतील.
होय पळतिया काय हे. आ सकाळी व्हिडिओ कॉलिंग केली ती दाखवल्या आता एक एक वर्ष दोन महिने झालं.
हम पोरी कि नय ऍक्टिव्ह असतात.
आणि मम्मी म्हणत्या मम्मी मम्मी म्ह मला मी बघत खाली वाकून बघतिया मम्मे
हा ह.
आजी म्हणणार नाई.
अशी करतीया तिची मम्मी म्हणते ना ह् मम्मी मम्मी तिच्यामुळे तििशी शिकल्या ग काय म्हणत्या?
जि ममे म्हनतिया त्या माझिममे म्ह त्या् अशी.
हो हा. काय नाही, बारक्या मुलांना आजकाल काय शिकवाय लागत नाही काय नाही.
रागो एडन जमान म्हणले न एदन जमणा भाई. आनु आनुक आनु आई आणू आई अनि करतंय. तिला यदनेच्या मनाला यीतच नाही.
आ ग ते काय नाव? अवघड हाय ग.
काकाला सारखं म्हणतय बेबीला फोन लाव की, बेबीला सारखं म्हणतय
बेबीला बेबी काय करायचं? मग बाकी आवरलं सगळं?
आवरलय.
भांडी वगैरे झालीत काय?
भांड्यात ता घासायची, ऊन असतय नी ऊन लई लागतय, चार पाच ला
नव्हे आज सगळं तुम्ही साफसफाईला
फ्रीज व्हय फ्रीजला ना, कणी ते बसवलं नवीन स्टँड
काय केलं नवीन? नवीन विकत आणल्यासा हम्म. हम् मग ते जुनं काय केल्यासा?
जुन आता वॉशिंग मशीनच्या हेला घा.
हा हा हा म. म.
आता तेच काढाकाढी, ठेवाठेवी तेच लावून नको, वाटतय अडचणीला
पिंप तुमच फरशीवर हाय खाल्ली? व्हय -
व्हय व्हय तेजामुळे नाई अवघड होतय ना.
पाणी जातय तिथं.
पाणी जाईत नाही खालन ओ मग तेच्यामुळ ते वॉशिंग मशीनला पण स्टँड पाहिजे.
आग बाई होय ग. नाहीच ते कस प्लास्टिकच असतंय, ना खराब होतय.
होय खराब होतय.
होय.
आणि खाली काहीतरी पाणी असं जायला पाहिजे, नाई त्याच्यामुळे ते स्टँड म्हणलं ह्यांना लावूया.
मग ते घालून बघितल्यासा
आता घालायचं एक थोड्या वेळान, घासा घालायचं आता ते
त्याला जरा झाडून वगैरे
व्हय धुवून घ्यायचं, स्वच्छ जरा ह् आता धुवून घेतो की, ऊन ऊन हाय तोपर्यंत धुऊन घ्यायचं.
हम्म हम् काय बाळाकड गेलत्यासा का नव्हतासा?
बाळाकडे नाही गेलं. आता त्या हेंना लावून द्यायच, हेंना लावून द्यायच आता कधी जात्यात बघूया?
चक्कर टाकून यायच अ अ.
व्हय जात्यात ते त्यांचे आजोबा जात्यात तेंची ती ताई हाय ताई ताईला एक पाठवायचं.
हा.
ताईल ताईलाने त्यांना पाठवायच.
होय आलीच नाही नाई आता, इथं सुट्टीला कधी येणार आहे काय?
आता काय येतीया? आता काय पाऊस असल्यामुळे ती आली नव्हती, आता ईल बघुया की सकाळी संध्याकाळी जातो येतो म्हटल्या
हम्म तेवढंच आपल्या माणसांना भेटलं की, जरा वेगळे वाटतय. ताकच उगंच असं आहे. झाल्यासारख कंटाळते नाही. माणूस एका जागी पण राहून राहून
राहून राहून आणि ती मुलं की ती खेळतीया आणि मुलं नसली मग ती चिडा चिडी घालते हम् तीनची दोन होय. एकटं खेळते खरं ते शान हाय ते त्याच काय नाही वय वाय छान वय वयय
काकी पण म्हणत होत्या.
हा
शांत आहे म्हणून काय नसत्या तिजि रखरख वगैरे शांत असत एकदम पहिल्या जन्माला पासून तर कुठं रडत होती. काय एवढी
रडत नव्हती कसली पोरगी कोण म्हण सगळी म्हणत होती गलीत की पुरगी डिलिव्हरी झाल्या खरं ते बाळाचा आवाजच वाटत नाही. होय होय होय एक एक जण आंघोळ घालताना रडतात केवढे
होय
हे काहीच नाही
नाही नाही आंघोळ पण ती हावऱ्यासारखी घालून घेत तिला पाणी लय आवडत होय नी.
परवा व्हिडिओ कॉल केलेला काय करत बसलेली बाई सांगत बसलेली दिदी कि त्याचा हात घातलाय काय कळशीत हात घातलाय त्या गंजात हात घातला लय टोपण लावलेय ती आणि रडाय लागली.
आणि तिला कनि खायला कनि तिखट पण आवडते आणि तेवढं बोड पण खात्या लय मधि लाडू न्हेलती लाडू आणि लाडू तिन अर्धा लाडू खाल्ला तीनच्या तिथलीच ती दिलत ते डिंकाचा लाडू दिलत डिंकाचा लाडू खायला. आणि मला म्हणते दे होय माझ्यातला अर्धा खाल्ली तिन आणि तिजी.... तिजी जाऊ म्हणत्या आम्ही काय घात नाही घालू नका हो मम्मी घालू नका मी म्हटलं काय होत नाही. पोरांना सगळी सवय लागते म्हटलं होय आता जायचं की आता, एकदा नाही एकदा ते त्यांच्या आजोबासनी आणि नातीला पाट पाठवायच आणि मग नंतर पुढच्या आठवड्यात मी जा मी आणि हेंनी जाणार मग टप्प्या टप्प्यान जायचं, हम्म हम् चालत चालते ठेव ठेव.
जी